हॅलो.
हॅलो.
हा येतोय ना आवाज.
हा येतोय येतोय.
हां. तेचं बोलायचं होतं जरा, म्हटलं महिला अं, घरी म्हणजे गृह उद्योग असं काय, काय करू शकता, काय, काय महिलांना ना काय काम नसतं, दुपारी खूप मोकळा वेळ अस तो. मग त्यांना बोर पण होतं आणि मग काहीतरी उगीच मोबाईल मधलं बघत बसायचं, स्क्रोल करतं बसाय चं. आणि मग नको त्या गोष्टींचा विचार करायचा, टेन्शन घ्यायचं. स्वतःची तब्येत बिघडून घ्यायची, असं खूप महिला करताना बघ ते, मी आजूबाजूला तर त्यांच्यासाठी आपल्याला काय गृह उद्योग गं, देता येऊ शकतो म्हणजे.
महिलांसाठी असे खूप गृह उद्योग आहे, म्हणजे महिलांच कसं कौटुंबिक जबाब दाऱ्या पण असतात ना, त्या करून मुलांना सांभाळून त्यांच्याकडे जे जो वेळ असतो, त्याच्यामध्ये ते छो टे, छोटे उद्योग करू शकतात, तर त्याच्यामध्ये आता चं आम्ही धुप अ बनवण्याचं एक ट्रेनिंग घेतलं तर त्यांना ते प्रशि क्षण दिलं, धुप बनवण्याचं अगदी घरगुती आणि स्वतःला वापरता येतील, विकता येतील अशा प्रकारचं धूप आणि रोज लागणारी गोष्ट आहे ती, तर ते पण अ, ऑरगॅनिक पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने सुद्धा नि-निसर्गाचं म्हणजे जसं फुलांचा निर्माल्य असतं. देवाला वाहिलेले फुलं ते सुकवून ते कशे टाक त्याच्यात म्हणजे जेणेकरून ते त्या कचऱ्याचं व्यवस्थापन पण होतं. त्याची परत खराब पण नाही होतं ते, आणि त्याचा वाप र पण होतो, अशा दृष्टीने आणि आरोग्यासाठी सुद्धा ते चांगले असतात. तर ते पण खूप महिला आता करायला लागल्या आणि घरगुती पण वापरतात आणि आजूबाजूच्या लोकांना पण विकतात. आता पुढे जाऊन त्याचं फिनिशिंग येतं, मग त्या ऑनलाईन सुद्धा विकु शकतात दुसऱ्यांना असं, तर अशा टाईपचे आहे किंवा अ काही महिला हे पापड करतात तयार, किंवा अ हं
विचारायचं होतं, हे वाळवणाचे वगैरे उन्हाळ्याचे पदार्थ असतात.
हो.
तर त्याच्यासाठी पण काही असं खास ट्रेनिंग वगैरेची गरज असते का? की असंच.
हो, ट्रेनिंगची गरज कशासाठी आहे, की पॅकिंगसाठी, जर तुम्ही लोकलमध्येच विकत असालं, तर काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्हाला ऑनलाईन विकायचं असेल, तर त्याला फूड लायसन्स पण पाहिजे ना? त्यांना, तर त्याच्यामुळे पोट टात जाणाऱ्या कुठल्याही गोष्टीला फूड लायसन्स ची गरज असते तर. ते महिलांना सांगितलं पाहिजे, नंतर व्यवस्थित पॅकिंग करून तो प्रॉडक्ट जसाच्या तसा पोहोचला पाहिजे. ग्राहकाकडे, त्याचा चुरा होता कामा नये, म्हणून त्याच्यासाठी पॅकिंगच पण त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये पण आहे चांगलं, पण मग ह्या सगळ्या गोष्टी ची त्यांनी स्वच्छता पाळली पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी- ते त्यांनी केल्या पाहिजे असं.
हा हा हां बरोबर मग अजून हे सोडून अजून पण असं क्रोशा वर्क किंवा स्वेटर व- वगैरे विन्यास छोटे छोटे बरेच अ उद्योग आहेत मला अस
हो म्हणजे जे पारंपरिक अ कला आहे ना त्या पारंपरिक कला- अ हस्तकलेच्या रूपात जर समजा विकल्या ना तर त्याला खूप जात मागणी आहे. म्हणजे जगातून मागणी आहे. त्याला आणि भारतामध्ये. ते मनुष्यबळ जास्त असल्यामुळे हाताने केलेले जे काम आहेत. म्हणजे हँडीक्राफ्ट म्हणतो त्याला आपण- हस्तकलेच्या वस्तू त्या खूप चांगल्या परदेशामध्ये विकल्या जातात असंतात.
हां हा हां
तर त्यामुळे तशाही गोष्टी जर केल्या तर ते पण खूप चांगलं आहे. कि उदाहरणार्थ आपल्याकडे पूर्वी गोधडी नावाची गोष्ट होती कि, जुन्या कपड्यांपासून बनली जायची तर ते एक प्र- तर टाप सायकलींगच होतं ना त्याला आता नवीन रूप देऊन रजई बनवणं मग घरात जर त्यांना वेळ असेल तर घरुगुती, आणि जेवढा वेळ मिळेल तेवढ्या ह्याच्यात यांना ते कामं करता येतात असं.
हा बरोबर आहे.
किंवा पिशव्या बनवणं उगीच प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यापेक्षा- कापडाच्या पिशव्या वापरा असा सुद्धा आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने- विचार करता येतो अस अशे बरेचसे गृह उद्योग आहे. ज्वेलरी मेकिंग आहे अ खुप. वेगवेगळ्या प्रकारचे अ दागिने बनवताय. तात कापडपासून दागिने बनता येतात तरी यात. सगळ्या किंवा मुलांचे खेळ आहे ते सुद्धा काप- कपड्यापासून बनवता येतात तर असे हे ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणतोत. तशा गोष्टी सुद्धा पूर्वी होत्या त्या आता पुन्हा- आणायची वेळ आलेली आहे असं वाटतं.
हो पण समजा बायकांनी असे उद्योग चालू जरी केले. कोणी कोणाला वाटलं करावा त्यांनी केले पण ते बाहेर विकायचे कसे. किंवा समजा त्यांना परदेशात पाठवायचे तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर असतं ते असं म्हणजे आपल्याला कोणाकडनं माहिती मिळू शकते.
हो तर महिलांनी पहिल्यांदा तर ना त्यांच्या त्यां- त्यांच्या भागामध्ये त्याची विक्री करावी म्हणजे सोशल मीडियाचा वापर- वापर करायचा त्याच्यामध्ये त्यांनी व्हाट्सअप ला स्टेटस टाकायचे. किंवा इन्स्टाग्राम युट्यूब वर ऍडव्हटाईज करायची आणि मग ते- प्रॉडक्ट जेव्हा विकलं जाईल त्या वेळेला मग त्यांच्या लक्षात येईल की. फिनिशिंग होते का नाही होते तर त्याची त्यांना आयडिया येईल. आणि मग त्या त्या विकू शकतात आणि परदेशातलं म्हटलं तर, पहिल्यांदा तुम्ही इथे विकल्यानंतर ते जर प्रोडक्ट खरच चांगलं.